हॅलो.
हा हॅलो.
हॅलो.
हां बोला.
तुम्ही ते मग हा मला जरा तुमची रेसिपी हवी होती ओ ती कोथिंबीर भाताची मसाले भात वगैरे. ती वेगळी काही तर मसाले भात वेगळ्या प्रकारचा करतायसा ना. हा हा जरा सांगतासा का?
माझंय ते आवाज यायलागलाय.
हॅलो
हा, हॅलो.
हां बोला की.
हा हा हं हा नाही यायलाय, व्यवस्थित यालाय आवाज हा बोला.
हं हां तेच तिथे मी ते मसाले भात म्हणलेले सा ना, कुठला वेगळ्या पद्धतीचा ते जरा
दम
हा हा तो जरासं, आम्हाला ती रेसिपी सांगशिला काय?
तुम्ही तांदूळ कुठलं वापरणाराय? काय रेग्युलरचच हाय काय? दुसरं
रेग्युलरचच की. रेग्युलरचा नाही तर हे मोठा तांदूळ असते गं बिर्याणीचा वगैरे असं. तो नाहीतर कोलम वगैरे असेल की कायत्रतर वेगळा.
हा दिल्ली बासमती राईस घेतला तर भात एकदम छान होतय. किंवा बेळगाव बासमती. हम्म वासाचा तुकडा घेतला तरी चालल, हा हॅलो
हा कसं.
बेळगाव बासमती तुकडा घेतला ना, हा तरी चालतय. आता तुम्हाला किती,. अर्धा किलोच्या भााताच सांगू हॅलो, हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो